हां येतंय आवाज?
हो येतंय.
हॅलो
हॅलो. येतंय का आवाज ताई? हो हो येतंय येतंय.
हां.
कशा आहात ताई तुम्ही?
मस्त.
हम्म हम्म. त काय करता तुम्ही?
काय नाही घरीच आहे मी, गृहिणीच आहे मी.
ताई तुमचा आवाज खूप कमी येतोय.
य हो का? मला व्यवस्थित येतोय तुमचा. मी हेडफोन लावून बोलतेय पण तरी पण.
हो ना
हो ना हा कालपर्यंत छान येत होते. आज थोड काहीतरी पाऊस वार कुठे कुठे आहे तर येत नाहीये नेट. प्रॉब्लेम आहे का काही
हो पाऊस चालूल आहे काता आता तिकडे
तिकडे आता नाहीय इकडे हवा आहे थोडी सुटली आहे आणि जास्त उजेडच आहे चांगला पाऊस नाहीये. हो ना? हो.
इकडे पाऊस चालू आहे आमच्याकडे.
हां हां. इकडे नाही आमच्याकडे नाहीये पाऊस आत्ता आणि अ चांगला उजेडच आहे हवा सुटलीय थोडं वारं आहे.
हो.
हो हवा असल्यावरती पाऊस नाही येत शक्यतो. हा तर इकडे वारं सुटले नाही आहे पाऊस आणि बाकी कुठे कुठं पडतोय अजून
हम्म.
ह.
नाही पाऊस सांगितलेला तर आहे पडेलच तो
पडेला तर आहेत पावसाळ्याचे दिवस पडत थोडं आला होता आधी आठ दहा दिवस मग आता थांबलाय तर आला नाही परत आता येई. हो.
तिकडे पंढरपूर तिकडे. किती पाऊस झाला म्हणजे पुराला होता.
हो आता आधी आलेला म्हणजे जायच्या दिंडी निघायच्या होत्या पालख्या दिंड्या वगैरे तेव्हा तर खूप होतात.
हो ना आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर आला हो वीस वर्षनी पूर आले. हो. आणि ते अ म्हणजे पालखी यायची म्हंटल की तेव्हा लगेच ओसरला थांबला पाऊस तर तेव्हापासून आला नाहीये आ. इकडे.
पालखी तेव्हा ना पुण्यामध्ये होती तेव्हा पाऊस झालेला खूप
हा पुण्यामध्ये पा पालखी होती तेव्हा झालेला. आणि मग नंतर थांबला तर अजून तर नाही आलाय. मग आता आभाड येतेय कधी कधी वारं सुटतय हो. हां. आणखीनखी वारं वगैरे ह तेच ना वारं सुटतय. हो. इकडे तर खूप चिखल होतो पाऊस आला काित असतो ना. हा हा हा त्या नाही मातीमध्ये सगळं. कारण मग शेतात काय काय लावता तुम्ही? शेतात आम्ही भेंडी फ्लावर अच्छा भाजी मळा आहे का पाण्याची शेती आहे म हा हा हा. छ नाहीदा मका लावलेली हा हा.
हम्.
मग आता घरच्या भाज्या वगैरे छान घरीच खायला वापरायला चांगल्या असतात. हो पावसाहेब घरच्याच भाग्याचे. बाहेर पण भेटता पण मग त्या खूप खराब झालेल्या असता पावसामुळेवसामुळे खराब तस चिखल वगैरे पण असतो. आणि लवकर सडून जातात आणला म्हणजे. आता पण बाजार आम्ही कसा करतो.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
अं चार पाच दिवसांच्या भाज्या घेऊन येतो.
हो ना
हा आणिडी भाज्या टिकतच नाही शक्यतो कालीभज्या बाकी ह कांदेठीक फळभज्या टिकतात आणि पालेभाजी एखादी आणली तर तिखल भाज्यांना सगळ्यास थोड मी वगैरे असते धुवून स्वच् घेतलं तोपर्यंत खराब होऊन जातात त्या. खराब होऊन जातात. त्या आणल्या लगेच कराव्या लागतात, तसागतेे म्हणजे कुठली रेसिपी आवडती ताई मला सगळ्याच आवडतात. रोजचं साधं जेवण मला जास्ती बरं वाटतं हो. ना हा. साधं जेव कस त्यानी त्रास पण नाही होत. काही जे मला रोजच साध असलेलं जेवण जरा बर वाटत बाकी असं मग अ सणवार असले किंवा कुठे गेलो आलो किंवा काही. सिजनल असल म्हणजे आता उन्हाळ्यात आंबे आणि रस ते. खूप व्हायचं. हम्म आमरस खूप जास्त प्रमाणात होतो. आणि सगळ्यांना आवडतोय, तो म्हणजे. तेव्हा विचार करावा लागत नाही. आज काय करू. रस केला, म्हणजे त वेगवेगळ्या प्रकार सोबत खाता येत ह कोणी, पुरी सोबत खात कोणी शेवयासोबत, सोबत हो भरपूर खातात बनव अ कोणी कोणी पुरणपोळ्यासोबत पण खात
हो हो.
ह
तुम्हाला कशासोबत आवडतात.
बत नाही आम्ही म्हणजे बाकी सगळा साधा स्वयंपाक करते रस असाच साधाच आवडतो. त मला मी असं सोबत नाही घेत कशाच्या हो ना मांडा पण छान असतो. आणि हा त्याचे प्रकारही छान होतात. मग रस म्हणा कैरी जा ताजा तपकू कैरीचे लोणचे हो पन्न पण छान झालं. हो तेव्हाच म्हणजे असं विचार करण्याची हे नसते. आता काय करू किंवा त्याचेच बरेच प्रकार करता येतात.
हो ना
आणि सगळ्यांना आवडतात. विशेष म्हणजे असं. ते मला नको असं नसतंय. कोणाचं हो कैरी म्हटले ना सर्वांनाच आवडते. सर तेव पण आता परत पाऊस पडला की रोजचा विचार आहे. काय भाजी करू आणि
हम हं
ते रोजच आहे. ह पावसात मुलांना जास्त समोसा, गरम, गरम पदार्थ खूप लागतात ह आवडतात पण तेलकट आता थोडे दिवस चालतात पुढचे, पुढच्या महिन्यात पासून तेलकट कमी करायचं अस तेवढ तेलकट खाल्ल कि म तब्येतीला त्रास होतो. कारण आपली पचनशक्ती असावीक असते. ना थोडी. हो हिवाळ्यात चांगली भूक लागते.
हो उन्हाळ्यात छान, हिवाळ्यात छान जास्त भूक लागते.
ह आणि पावसाळ्यात आणि ह्याच्यात उन्हाळ्यात भुक कमी असते. हम्म पावसाळ्यात तेलकट पदार्थ खूप खावे वाटतात. हा ते अस सगळ्यांना होत की गरम, गरम काहीतरी खाऊ पाऊस पडतो थंडी वाजते. हो त्याच्यामुळे
बाकी मग तुम्ही घरी असता का?
हम्म, मी घरीच असते.
होना मग तुम्ही भरपूर रेसिपी वगैरे ट्राय करत असाल?
नाही तसं तेवढ्या नाही कारण रोजच्या, रोज, नवीन, नवीन काही नाही करत आणि हल्ली कसं झालय ता मुलं बाहेर ऑफिसच्या ह्याच्या कामानी वगैरे जातात कुठे तर त्यांना बाहेरच नाही म्हटलं तरी खावही लागते अस खायचं आहेच असही नसल तरी एखाद्याला बाबा उशिर होतोय कधी काही होत तर ते मग शक्यतो घरी साध, सुध जेवणच आणि सगळ्यांना माझ्याकडे तसच आवडत.
हो ना?
हो ना? हा. पण त्यातल्या त्यात आपण रोजच्या म्हणजे समजा पावभाजी आहे, मिसळ आहे कधी इडली आहे, डोसे आहे हे असल आपल काहीतरी चालूत असत. हो ते चालूच असत थोडा, थोडा बदल म्हटलं तरी घरचं वेगळ बाहेरचं वगळं अशा प्रकारच कार्याची पण ते नाष्ट्या
नाष्ट्याला पण चालतं ना?
हा नाष्ट्याला चालतं आणि मग माझ्या मुलांना अस पोट भरही आवडत ते तर तो प्रश्न नसतो म अस काही केलं की, हम्म. मुलांना मग खाऊन घेताते.
बाकी घरी कोण, कोण असत?
काय म्हणजे मुलं त्यांचे बाबा, मी. हो का? ह.
सर्व जॉबला असतील ना?
हा नाही ते रिटायर झालेत आता.
हो.
तुमची मुलं शिक
तुम्ही पण पहिले जॉब करत होत्या का?
नाही, नाही, नाही ना, नाही मी घरी घरूनच करते छोट, मोठ काही, काही आपल्या आवडीच.
हॅलो. आवाजच येत नाही हो ताई.
येतोय मला व्यवस्थित.
येतय का मधी, मधी गायब होतं तुमच्या आवाज.
कस काय की कारण माझ्याकडे रेंज पण फुल आहे वायफाय आहेना. हो ना हा नाही कमी येतो कमी हा हा आणि मी अशी मुद्दाम तिथे बसूनच बोलते असा कॉल असला तर कारण कसं होते मग नुकसान होऊ नये वाटतं ना कोणाच त्यांनी केला तरी काय आणि आपणही केला तरी काय हो बरोबर आहे. हा तर मला व्यवस्थित येतो पण सगळ्यांचा आवाज प्रत्येक वेळेला हो ना हे आता वातावरण पण खराब आहे ना हा ते हा आणि इकडे पाऊस वगैरे नाहीये तर त्याच्यामुळे काय माहिती असेल व्यवस्थित साफ असेल तर हा रेंज वगैरे तर मला येत असेल असं होते. मग तुम्ही काय करता मी घरीच असते ताई शेती ना आमची मग त्याच्यामुळे शेती मुळे शेती ते तर आणि शेतात पण काही काम नसतं एवढं हा पण ते करून घेणं आणि आपलं घरच करणं ह्याच्यातही वेळ जातोच ना.
हो घरती घरी पण असत ना काम
हा घरची कामं पुरतही नाहीत म्हणा खूप असतात जितकी काढेल तेवढी. जेवढी काढायची तेवढी कमीच हो ते तर आहे. मला आता भाज्यान व्यतिरिक्त झाला वेळ संपला दहा मिनिट हो चालेल ठीक आहे. माझा लागला तर लावून बघतेय तुम्हाला लगेच ह माझा लागला तर लगेच लावून बघतेय म्हंटलं
हो-हो चालेल-चालेल.